अरे
नमस्कार आवाज येतोय तुमचा एकदम छान परफेक्ट येतोय आवाज नाही तर दोघी तिघी मैत्रिंना लावला त्यांचे कोणाचेच आवाज येत नव्हता
नाही मी इकडे ब पाठीमागच्या बेडरूम मध्ये एकटीच शांत बसली हम्म कॉलसाठी खास हा ह हा, हा, हा डिस्टर्ब नको हा छान हे मी हा हा मुलगी आले पाहुणे अधिक मासासाठी जावई घ्यायला आलेत तिला मग ते छोटा झोप पल्या आमचा म्हणून म्हटलं अ चला मी तोपर्यंत दोन चार कॉल करून घेते
हो अध्य अधिकमास चालु का तुमचा भारी पण हेना या वेळेस खूप छान हे
हो ना राहिलं होतं आमचं गेले शुक्रवारी होणार होतं पण मुलगी आजारी पडली अचानक मग अ राहिलं ते आमचं त्याला खुपच बरं छोटा असल्यामुळं मग मलाचं हे वाटलं मग तिला इकडेच घेऊन आले आठ दिवस राहिले आता म आज जावई आता घ्यायला आले मग ते सगळं आजचं आम्ही उरकून घेतलं जावयां च तीनी माझी उटी भरली आणि आता म्हटलं तो गाडीत चिडचिड करेल ना अन् जावई पण नाईट करून आलेत मग त्याना म्हटलं तुम्ही झोपा तीला म्हटलं तु अ झोप तोपर्यंत मी बघते म्हटतं कारण मी आज काय बघितलं नव्हतं मोबाईलकडे अ थोडं माझ हे बाकी काय चाललंय काय तुमच्याकडे खास विशेष वगैरे सांगा जरा
काम चालुये रोजचं रुटीन सकाळी उठलं का स्कूल ट्युशन मग त्यांची शाळा सुरु झाली का आपली शाळा
आ हो, हो, हो ते आहेच बरोबर आहे तआम्ही त्याच्यातून बाहेर पडलोयेत हम मोठ्या हा त्याच आता डिग्री कंप्लीट होऊन हे करतोय ना कोर्स वगैरे लावलेत मला घरात दिवसभर एकटीला करमत नाही
हम्म, हम्म, हम्म
तर आता हे छोटा सहा महिन्याचा आहे त्याच्यामुळे थोडं बरं वाटत होत नातू आल्यामुळे आता ते आता गेल्यावर पुन्हा आता मला करमायचं नाही पण माझं जरा असत मी म्हणजे असं म्हणायला गेलं तर मी अशी जरा जास्तच ऍक्टिव्ह आहे काही असेल तर हा हा माझ तेे रेग कीच करते हिलिंगला येतात लोक किंवा इतर काय सगळं हा तर ते बाकी हो हो मी देखील ग्रँड मास्टर आहे. त्याच्यामुळ मी स्वतः क्लास घेते हो हो आणि मी स्वतः म्हणजे सगळ्यात महत्त्वाचे माझ हे म्हणजे वैशिष्ट्य मी ऑफलाईन अटोन मेंट देते हात ठेवून स्पर्श करून देते. ऑनलाईन हा कारण ते ऑनलाईन लोकं हे करतात पण खरं बोलाल तर त्याचा काही फायदा नाही कारण मी त्याच्यातून गेलेलली आहे मला माहित ते जेव्हा मी ऑफलाईन घेतली तेव्हाच मला त्याचा रिझल्ट चांगला आला आणि माझ खूप गाडी पुढे आता सारखायला लागले तर लोक सांग त्यात ऑनलाईन झूम वर वगैरे पण त्याचा काही फायदाच नाही आमच्या गुरुजींनी एकच सांगितलं जर तुम्हाला खूप भूक लागली आहे आणि जर मी तुम्हाला पंच पक् पक्वानाच ताट अस दाखवलं ऑनलाईन तर तुमचं पोट भरेल का पण ते तुम्हाला खायलाच पाहिजे ना जेव्हा तुमच्या पोटात जाईल तोंडाने खाल तेव्हा तुमचं तुम्ही किती पंच पक्वान्न असल तरी पण पाई त्याच पोट नाही भरणार तस आहे किती जरी तिकड मी केलं तरी पण तुमच्या मी जोपर्यंत स्पर्श करत नाही कारण त्याचं नावच आहे अश्विनी स्पर्श विद्या. हे त्याचं नावच आहे स्पर्श केल्याशिवाय ती विद्या तुमच्या डोक्यात येणारच नाही. आणि त्याच्यासाठी ग्रँड मास्टर असतात ते तुमच्या सहस्त्रा चक्र ओपन करतात. तर मी पहिलं केलं होत. पण मला त्याचा रिजल्ट नाही आला मी नंतर मी असच प्रॉडकास्ट पाहिला आणि मी खुप अगदी म्हणजे मेहनत करून मला ते कळलं मग मी तिकडे पुण्याला गेले ते घेतलं आणि मग आता माझे माझे मी क्लास चालू केले असं कोण कोण येतात माझ्याकडे
हो हो आणि किती दिवसांचा क्लास असतो ओ तो?
तो दोनच तासाचा असतो त्याला काय फक्त हा दोन तास हा म्हणजे ते कसं थोडीशी तुम्हाला त्याची माहि ते सांगायचे एकी म्हणजे काय कस काय त्याची थोडक्यात माहिती सांगय चे माहिती सांगितल्यानंतर आपले जे शरीरातले जे सेवन चक्र आहेत. त्याची तुम्हाला माहिती द्याय कुठलं चक्र जर तुमच आता समज तुम्हाला काय त्रास आहे आजार आहे तर तुम्ही कुठल्या चक्रावर जास्त भर द्यायचं कुठलं तुम्ही ऐकता स्वतःच स्व डॉक्टर आहे ते प्रत्येक घरामध्ये एकतरी रेखी मास्टर पाहिजे ताईं खरं बोलाल तर
मला माझी सांगू का मला खूप इच्छा आहे म्हणजे मी अं हं म्हणजे तुम्ही अं नाव ऐकलंय का नाही का माहीत नाही महिंद्रा वारेकर म्हणून अं हा त्यांच्याकडं मी जात ते अस नाही का छान आहेत ते अस्त्रशास्त्र अन ते पण रेखीच म्हणजे सांगायच तेव्हा पासन आवड होती मला
हम्म हो हो हो कारण एका कारण आपण आपलं पूर्ण कुटुंबाचा डॉक्टर होतो आप पण लक्षात ठेवा पूर्ण पूर्ण कुटुंबाचा तुम्हाला थोडक्यात सांगायचं झाल तर माझी मुलगीच वय फक्त पंचवीस वर्ष आहे माझ्या मुलीच् तिच्या वयाच्या बावीस ताव्या वर्षीच लग्न केल पण तिजी तब्येत खुप खूप खूप आता ही तुम्ही बघितले तर माझ्या मुलगी तर तुम्ही काय म्हणाल तिला आता पण मी खूप बडबडले तु बाई वजन कमी कर तिज शंभर किलोच्या वर वजन असताना सगळे जण म्हणायचे मूल नाही होणार, मूल नाही होणार, डॉक्टर म्हणा, घरातले, नातेवाईक आणि मी पण थोडीशी झाले हे मग, मी जे रेखी करते, त्या रेखीच्या आफरमेशन चा चालू केल्या तिला प्रेयर चालू केलय तिसऱ्याच महिन्यात माझ्या मुलीला प्रेग्नन्सी राहिली. आणि जेव्हा ती प्रेग्नंट राहिली, हो हो हो माझा स्वतःचा अनुभव आणि जेव्हा आम्ही डॉक् डॉक्टरांकडे चेकअपला गेल तर डॉक्टरांनी त्यांची खास डायरी असते त्या डायरीमध्ये ते नोट डाऊन केलं. इतकं इतकं वेट आणि ते तेव्हा ते म्हटले तुम्ही काय ट्रीटमेंट केली का तर ते म्हटले काहीच नाही मला काय अं म्हणजे असं नव्हतं का मला चान्स घ्यायचाचे किंवा घ्यायचा नव्हता असंही काही नाही. कारन ती शिकत होती एम बी ए करत होती. त्याच्यानंतर तिला ते ती विचार करणार होती पण तोपर्यंत तिला त म्हटलं होत तू वजन कयचं पहिलं बघ एक थडसं दहा पंधरा किलो वजन कमी झालं त म आपण ट्रीटमेंट करू. पण त्याच्या अगोदर मी माझं जे पॉझिटिव्ह होत ते मी तिला चालू केलं म्हणजे आपण कस बोलतो एखाद ज आपल्याला भात लागवड करायचीय त शेता ची पहिली मशागत करतो ना आपण? डायरेक्टं अं शेत लावायला जात नाही तुम्ही पिरणी करत नाही पहिली मशा गत करतो. एखादं कुंडीत रोपटं लावाय च म्हटल तरी आपण त्या कुंडीमध्ये पहिल माती खत तयार करतो तस तिला म्हटलं पहिलं तुझं माइंड फ्रेश हे कर म्हणजे काय म्हणतात प्रिपेअर कर तयार कर. की मी आई झाले, मला बाळ झालं आणि ते जेव्हा मी तिला केलं आणि तिसऱ्याच महिन्यात माझी मुलगीला दिवस गेले आणि माझी मुलगी ए एच आर आहे. जॉबला होती, अं म्हणजे पण मग तो जॉब सोडावा लागला तिला समजा, असू द्या हो येतोय आवाज ताई.
खरंच माहित्येय म्हणजे शिकलंच पाहिजेल रेकीची विद्या.
हो हो आणि मग ते झालं म त्याच्या नंतर मला पन असे बरेचसे रिझल्ट यायला लागले, म मी त्याच्यामध्ये दुस री, तिसरी, चौथी, पाचवी, आशे ग्रँड मास्टर झाले नंतर तेच्यात रिलेटेड थोडेसे कोर्से त ते केले, आणि आज स्वतः मी घरामधे लोकांना हलिंग करते उपाय योजना दे ते काय असेल तर तेवढं करून पण मी रेकी चे क्लास घेते. आता मी आणि कोणी जर ब हो हो घेते मी पण आणि म त्यांना म नोट्स देते मी. त्यातील नंतर मग एकवीस दिवसाची साधना कशी करायची ते पूर्ण फोन वर म्हणजे काही ना चुकत, काही लोक विसरतात तर त्यांना म्हणजे पहिली लेवल का असे ना पण ती एवढी पहिली पायरी भक्कम करायची का, त्यांना दुसऱ्या, तिसऱ्या पायरीला, त्यांना त्रास नाही होता कामा, कारण ती एक अं ब्रम्हांड डीय ऊर्जा आहे. आपण त्याच्यात कोणी नाही. एखाद्याला त्याला मदत केली तर आपल्याला पण ब्रहांड मल्टीप्लाय नी देत असतो, त त्याच्यामधे कंजुषी नाही कराय ची हे आहे रेकी शिकवताना कधीच कंजुषी करायची नाही त्या व्यक्तीच समाधान होई पर्यंत त्यांच हे करायच. आता माझी एक गेल्या वर्षी सप्टेंबर एकीचं फर्ट लेवल झालं. आजूनपर्यंत ती कसं करा आता समजा झालेत तिची दुसरी, तीसरी पण लेवल झाली, पण तरी आजून पर्यंत तिला काही अं प्रॉब्लेम आला मला एनी टाइम फोन करते, ताई आसं कसं करू? ताई ते
शिकण्या वरती म्हणजे मेडिटेशनवर डिपेंड असेल हयना, आपण जेवढी साधना करू त्याच्यावर.
नाही नाही ते एकवीस दिवसाचीच करावी लागते पहिली आणि नंतर मग ते सांगतो आम्ही. कसं म्हणजे तुम्हाला समजा स्वतःला जर काही आजार आहे, तर तुम्ही कुठल्या चक्रावर जास्त करायची. पण पहिले एकवीस दिवस आपले चोवीस पॉईंट करायचे ते, एकवीस दिवस कंपल्सरी ते व्हायलाच पाहिजे, त्याच्यानंतर येते मग त्या हे देतो आम्ही ते बीज मंत्र वगैरे, आणि मग बीज मंत्राने आपल्या पण करायच्या पण तुम्ही जरी पहिली लेवल केले तरी, तुम्ही कोणाचही हिलिंग करू शकता अक्षरक्षः कोणाला सर्प चावलाय, विंचू चावलाय अ कोणाच हो हो हो ते सुद्धा आहे त्याच्यामध्ये.
हम्म.
घर बांधाचंय खूप अडचणी येतात, एखाद्याला गाडी घ्यायचय, एखाद्याच्या मुलीचं लग्न ठरत नाही, मुलाचं लग्न ठरत नाही, एखाद्याच्या घरात पटत नाय, त ते सुद्धा आपल्याकडं असत म्हणजे आपण पॉझिटिव्ह विचार करून मी एका सासू सुनेच केलय म्हणजे सून इंजिनियर आणि सासू शिक्षिका अजिबात
बापरे पटत नाही कस का पटणार आहे ते दोघीच हेच झालं.
हा नाही मग त्यांना जाऊन मग सुनेला त माहिती नाही. पण त्यांना जाऊन मी तर हिलिंग करून करून त्यांच्या मनामध्ये सगळं पॉझिटिव्ह भरलं जसं ही सूने तुम्ही सून समजू नका असं समजा माझी मुलगीये. जस एखाद्या तुमच्या मुलीच जर काही चुकलं तर तिला तुम्ही कसं समजून सांगाल? तसं तिला सांगा आणि असं करून थोडं मी रेखीने ओरा वगैरे क्लीन करून आज दोघींच छान पटते मस्तपैकी आता छान छान आहे. हा तर आपल्याला ते ही ब्लेस सिंग असतात. लोकाचे ते जर सगळीकडे पैसाच नाही. हे करत पैसे तर घ्यायचेच आहेत कारण रेखी ही फुकट शिकवायचीच नसते त्याच्यामध्ये आदान प्रदान लागतच करायला पण फक्त पैसाच हा उद्देश नाही ठेवायचा ह्याच्या पाठीमागे त्या व्यक्तीचं कल्याण कसं होईल. त्यांनी रेकी शिकली ना मग तर रेकी त्याला कशी तारणार आहे त्याच्यातून तो कसा मार्ग काढणार हेच सगळ्यात महत्वाचं आहे. त्या व्यक्तीला आपलंस करायच त्याला जीव लावायच, त्याला प्रेम द्यायचं आणि त्याच्यातून सगळं
त्याचे सगळे म्हणजे प्रॉब्लेम आहेत. ना म्हणजे तो आनंदी कसा जगला पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे त्याला आनंदी बघ याचं आपण सगळ्याच गोष्टीत पैसे नाय मागायचे मग नक्की नक्की मला हो, हो, हो, हो नक्की मला कधी तुम्ही कॉल करा मी तुम्हाला सांगेन फक्त हे ऑटोमॅन आहेत. ते मी तुम्हांला ऑफलाईनच देणार स्पर्श करूनच
ओके पण लोकेशनच याचं करावं लागेल बघावं लागेल ना आपल्याला
हा चालेल आता मग तुम्ही मला नंतर कधी कॉल करा कुठे राहता सांगा हा आणि मग आपण त्याप्रमाणे मग करू तस ते आणि नक्की नक्की त्याचा तुम्हांला फायदा होईल. हा मग ते तसच असतं बघा एवढी लोकसंख्या आहे पण सगळेच जण त्याच्यामध्ये नाहीत म्हणजे एखादाचं म्हणजे त्यातला बोलतात ना आपण निवड तो ज्याला आता बघा तुम्हाला स्वतःहून इच्छा झाली का झाली रेकी नी तुम्हाला बोलवलं अस आहे. ते त्याच्या पाठीमागं सगळेच नाही शिकत हा हा आता माझी
आज तुम्ही रेखीच बोलले याच्याचे ना दोन चार दिवसापूर्वीच बर का म्हणजे कधीच नाही कोणीसच मैत्रिणी माझी एकच मैत्रिणी भेटली ती पण म्हणे अगं ते रेखी काय असते? त्याच्याबद्दल खूप म्हणे अस कोण कोण बोलतं अगं म्हटलं ही गोष्ट मला
ह नाही नाही हो मग हा आता बघा हा तुमच्या मनामध्ये तेच होते. इच्छा पूर्ण होते म्हणजे सगळे जातात. पंधरा लोक तर पंधरांना शिकायची इच्छा नाही होणार तर एखाद्यालाच ती रेखी खेचते म्हणजे का आणि असा जेव्हा स्वतःच्या मनात इच्छा होते ना निर्माण तोच त्याच्यात पुढे जातो हे लक क्षात ठेवा तोच पुढे जातो. तुम्हाला जर प्रबळ इच्छा हा हो न क्की पुढे जाणार त्याच्यामध्ये हे अरे एखादा ते ब्रह्मांडीय ऊर्जा आहे ना बर ताई चला आपला टाइम झालेला आहे मस्त छान वाटलं बोलून तुमच्याशी हो हो
मला तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं आणि छान भेटलं ऐकायला. हो चालेल बरं